हॅलो
हा म्हटलं आवाज येतोय का
हो येतोय तुला येतोय का
हो येतोय ना
ह् काय चालूय
काही नाही आताच कामा आवरली घरी बसलेल होतो
हम् बळ्यातचे काम चालू आहे आता
काय काय
मळ्यात काय काम चालू आहे
माझत काय नाही आता बेंड खोडणं झालं अ तिकड ते तमाट सांधायचभि ना तरची सांगायची काल काल लावली
ह म छांतायची काबड लागेच
सांधाचे म्हणजे बर ते द्याचं औषध वगैरे
हम् हम्
हम
मला वाटलं का म्हटलं की छान पाहिजे
नाही नाही सांध्याचे न तेेच काम चालू होती बरं ते नयच आता
पेपर टाकायच नाही का आता पुुडं
नाही आता आज नाही काल झाली चालूव ति ज जव दहा बारा म्हंटं
हम् हम
हम्म
काय बंडाल चालू आहे आता
मंडाला आता पाचशे रुपये मटलचाधी
वाढले का ह्या वर्षी
हो डिझेलचे भाव वाढले हो इडे आमच्या गावात ते एकशे तेरा रुपये डिझे रेट
हम हम डिझेलचे भाव वाढले म्हणून बंडालचे
परवडलं पाहिजे चारशे रुपयांना
हा मग जवळ जवळ असलं वळायला तर मगजत टाइमपास होतो डिझेल ला जास्त लागलत
आणि त्यात काही जण स्वचतात पेपर आणि राहते ते फाट टोट अधा दिवसभर दिडस घालवण मग ते त्याच काही भेटलं पाहिजे ना थोडं व
तेच द
हम् हम
स्या दोन माणसडकत आहे ना शिवाय
हा दोन माण वाटते आता ते पेपर मुळ टमाटे लागवड ला लांब होून गेले
ह लांबून गेली तर पेपर टाकायच्या त्यातला
आता काल टमाटे लावले ते तीन दिवस आधीच लावायची होती ते पार आता काल लावली
हम् हम्
काल ब नसते लावता अरे पण माणसं बोोल लावून घेतली
हा हा हा
हम्म
गोगल गाईन ते नाही नाट खात्या ना
हा येतच थोड्याफार आता औषध वगैरे टाकून द्याव लागते थोड्या
ह् कॉलेजच काय
कॉलेजलाजन नाही घेतला अडमिशन
सुरु नाही झाले का ऍडमिशन
नाही अजून
हम् हम
हम्म
कशाला घ्यायचं ऍडमिशन
मेकॅनिकला चालू होत तडं बघत नाही ते बिझी बघत सर
हम् मग आता कोणतं यायचंय
मेकनिकलस वक्त
मग काय जगायचं ते
हा
जे घयेत तेस
हा कारण की फी भरपूर आहे इकडं नाशिक वगैरे
हम हम
दीपण आस टपसरन वन टाइम इलाय
वन टईम आहे
हा
हा दोन टप्प्यात असली म्हणजे थोड सस
ऍडजस्ट करतेेतो पण डायरेक्ट वन टाइम म्हटल्यावर नाही वात हे परत आता ना शिकल रुमबाड ते म्हंटलं तर आता बिल आपल्याकच आलंय
हा
हम्म, पहिले तर लाईटचाँर त यायची ना आणि आता स्मार्ट मीटर आलं, त्यामुळं लाईटचाँर येत नाही. आणि मग आता ते रूम भाडे्यावाले ने काय करेले अ तुम्ही काय लाईट वापरायची तुमची तुम्ही वापरा, बिल तुमची- तुम्हीच भरा. हम्म.
पाहिजे तसं रूम वर रूम वर म्हंटल्यावर प असं गरम पाणी करत्या हे करत्या काहीतरी. कोणी बनवून खात इलेक्ट्रिक शेगडी त्याच्यामुळे त्यांनी मती बिल देऊन टाकली. प
हा, परत काय लॅपटॉप चार्जिंग, मोबाईल चार्जिंग कूलर फॅन वगैरे सर्व वापरत. त्यामुळं
तेच ना रूम म भाडा वेगळं आन ते वेगळं बरत दर महिन्याला.
हा. म्हणजे रूमचं भाडं जवळजवळ तीन हजारच्या आसपास रूम भाडं राहतं. खाणंपिणं जवळ साठ रुपये डबा आहे. ते तीन एक हजार सहा हजार व त्या हा बेला जवळ पाचशेच्या आसपास येत.
हा म्हणजे सहा सात हजार रुपये महिना पडत होेतो सगळंच.
परत काय आपलं नॉर्मल हे राहतच. काही खर्च पाणी किरकोळ काय कर तो हजार अकराशेचा धरला तर वह्या लागलं, पेन लागलं, काय लागलं.
हा मग.
हं. म्हण तेच म्हणजे सात सात हजार ते जवळ जवळ सत्तर हजार वाहते त्याना.
तेच ना म शिक्षणाला खर्चच ते लागत नाय आता शिक्षण घेऊनच जॉब लागला तर बरं ना.
जॉबला जात नाही ती घरीच वर घरीच राहत असं होतं.
हम्म मॅकॅनिकल म्हटलं मग थोडसं स्कोप इकडं पण काहीतरी शॉप वगैरे टाकता येतं.
हो सब इ यतो टाकते प सब चचालच का गॅरंटी अस. आता जागी जागी मेकॅनिकल झाली. मेकॅनिक झाली.
हा मग तुला का बर मेकॅनिकलमध्ये घ्यायचंय मग? म्हणजे पुढं काय विचार आहे तुझा मेकॅनिकल घेऊन?
मेकॅनिकल घेतलं ना आता समजा कम्प्युटर घेतलं तिकडं जॉब ए आय खाऊन टाकू राहिल. ए आय मूळ तिलां जॉब भेटना कोणाला?
हा.
आणि मेकॅनिकल अशी ब्रँच आहे, जिला जॉब कोणी खाऊ शकत नाही, नाही आहे काही इंजिन वगेर बनु शकत नाही.
हा.
आणि इलेक्ट्रिकल अशी काही लाईट बिल ते तयार करू शकत नाही‌त.
हा.
मग हेच कारण आहे मेकॅनिकल घ्यायचं. म्हणजे आपल्याला इंजिन वगैरे तयार करायचं त्याविषयी माहिती वगैरे.
हा.
हम्म मग ते
म्हणजे हे होईल मग कंपनीमधी पण लागू शकतो. असं इंजिनिर वगैरे तयार करण्याची इथं. तो जॉब नाही जाऊ शकत. अस ते जॉब.
हा म ते सापली चॉप राहील म्हणजे जॉब भले डग्री झाल्यानंतर वर्षभरने भेटली. पण कधी ना कधी भेटायलाचव.
हा हा.
हम.
अच्ा. चांगलंय.
हम्म.
अजून ऍडमिशन सुरू नाही झालंय का मग
नाही आज कॅप राऊंड बाकी लू आहेचे.
हम् हम्.
सीचे वैरसर
हम् हम्. हजे.
बर किती मिनिटं झाली. सात मता
पाऊस आहे का नाही.
नाही पाऊस शिकड नाही का्यायच आता थोडी स काही बरोबर झाली.
हम ह.
आणि मग थांबलं जा.
भुरबुर झाल्या व गकल काही जास्त आहे त्यां.
े सॉफ्टवेअर डेव्हलप झाले ना दोन हजार तेवीस नंतर जस ए आय. टमॅट्याला अडचणी पाऊस झालेवर आता सध्या त्यापेक्ष ना आलेलं बरं थोडं मोठी वस्त
तेच ना म कारण की थोडी बरबर झाली गोगले त्या तंबाटे कवळे आता पेरण्या होईल त्याच खाऊन घेते त्या
हा मग तेच नरावर सांधावं लागेल मग
हा ते मोठा गोगल काही आलाय ना.
हा इकड आले ते पण गेले परत परत
आमच्याकडं दोन वर्षापासून ते मोठ्या गोगुोलग आहे नाही का मोठ्या शंकाज्या
हा मा.
हम ते काय एक रात्रीतून एक दीड एकर पुरां करून टाकीित.
तेच जेवण तेवढं असेल ना खाणं पिणं त्याच्यामुळं.
हा पहिली कोण छोट्या होत्या ना आता त्यां नवीनच आलंय दोन तीन वर्षापासून आमच्या इकडे दोन वर्षापासून आलंय. डायरेक्ट मोठा चांगला मोठा शंका राहतून त्यातले. हम्म आता माणूच्या वर्षी आमांगच्या वर्षी बऱ्याच जणांचं असं. सॉयबीनचं असं डारेक्ट कसं पटतं पूर् काळा करून टाे त्या काही रातच नाही डारेक्ट काळा काळ वावर होन जातं.
ह.
रात्रीतून ते एवढं खातच खाऊन टाकी त्या एखादा बेगा तरी फिक्स खाऊन टाके.
हो ना त्या नको त्या छोट्या असल्या ते बरं आहे.
हा त्यांचं जास्त हेि नि राहात तेवढं. तेवढंच कडकडच हम्. तस येत जास्त कोुणा आलाय काय माहिती?
हा.
कुठून आलंय काय माहिती?
काय माहिती आता ते आहेच या त्याच काय करू शकत नाही आप पण वित्याला आता. फक्त आच्या टाकण त्याच्यामु होऊ शकतं बरं
आमच्या वावरांमध्ये नाही आमच्या जवळच दुसऱ्या साईडच वावर आहे ना तिकड हाय त्या.
काय म्हनत्या.
आमच्या स्वतःच वावराामध्ये नाही आमच्या एरियामध्ये नाही आहे लई. दुसऱ्या एरिया मध्ये आहे हम्म बघायला जाता ना. चल झाले मिनटं. हॅलो